हा येत ऐकू.
हा येतय, येतय.
हा चालेल आपण आज मैत्री या विषयावरती बोलूयात.
हो.
ह आहे का तुम्हाला मैत्रिणी भरपूर.
भरपूर आहेत बालपणीपासूनच आमच मैत्री मैत्रिणीचा ग्रुप आहे. आम्ही आता पण आम्ही कॉन्टॅक्. मध्ये आहे मैत्रिणी सगळ्या. ग्रुप वर बोलत असतो व्हॉट्सप व्हाट्सअप ला वगैरे.
पण मैत्री म्हणजे खूपच असं, एक वेळ घरातले नातेवाईक नसतील पण मैत्री हवी. ज्याच्याबरोबर आपण सगळ्या सुख, दुःख सगळं शेअर करू शकतो. एखाद कधी कंटाळा आला तर फोन लावला मैत्रिणीला कि बरं वाटत. कधी खूप कोणाची तरी आठवण आली कि मैत्रिणीला फोन लावला तिच्याशी बोललं की मन मोकळं होत. त्याच्यामुळे असं वाटत कि खूप साऱ्या मैत्रिणी तर हव्याच मित्र मैत्रिणी आता तरी व्हॉट्सअप मध्ये ग्रुप आहे म्हणून, नाहीतर पूर्वीच्या काळात तर आपण प्रत्यक्ष भेटो तेव्हाच आपला मै त्याची मित्रांची भेट व्हायची. आता व्हॉट्सअपचे ग्रुप झालेत तर भरपूर मैत्र्यांचे जुने जुने नंबर मिळतात मैत्रिणींचे, ते सेव करतो नवीन ग्रुप होतात. शाळेतले, कॉलेज मधल्या, गावातल्या, माहेरच्या, सासरच्या. हो. मैत्री असतात आणि आठवणी पण तितक्याच असतात.
हो नवीन नवीन जागेत गेल की, नवीन मैत्रीण होते. कधी काही घरातले प्रॉब्लेम आपण जवळच्या व्यक्तीला न सांगता, एखाद्या मैत्रिणीशी शेअर करू शक तो. की जेणे करून थोडं मन हाल क होत.
हो ना.
मैत्रिण अश खूप गरजेचच आहे म्हणजे कसं काही गोष्टी आपण घरात अ नाही कोणाशी मुलांशी बोलू शकत नवऱ्याशी वगैरे
बरोबर एखादी गोष्ट आपण असं घरात किंवा नाईला ने सांगू श कत पण मैत्रिणीला पण ह क्काने सांगू शक तो आणि आपल्याला खात्री असते आपली गोष्ट ती कोणाला दुस सऱ्यांना नाही सांगणार. पण आपण निदान तिच्याशी बोलून आपलं म्हणजे मन हलकं करून टाकतो.
आणि तसंच अ एकमेकीचं एकमेकींना सांगितल्यानंतर त्याच्यातून काहीतरी अ हे होतं आधार मिळ
बरोबर हां एखादं प्रॉब्लेम असेल तर मैत्रिण आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन देते किंवा हा एखादी खूप आनंदाची बातमी जरी असे तरी आपल्याला वाटत कधी आपण आपल्या मैत्रिणीला सांगू एक दा कि हा म्हणजे शेर करायला पण कोणीतरी हवं अशा वेळेस कधी खूप वाईट वाट आता तेव्हा सुद्धा आठवत की कोणाशी बोलायचं असेल तर आपण मैत्रिणीला फोन करू
हो आणि कसं वयानुसार लहानपणीच्या नंतर शाळेच्या नंतर कॉलेजच्या लग्नानं तरच्या सगळ्या अशा वेगवेगळ ग्रुप तयार होतो मग प्रत्येकीच वेगवेगळं म्हणणं
बरोबर वेगळ्या वेगळ्या ग्रुप मधल्या त्या त्या ठिकाच्या मैत्रिणी असतात त्या त्या ठिकाच्या आठवणी असतात आपल्या हॅलो. हॅलो.
हॅलो ह आवाज येत होता का ते मुलाचा फोन आला होता ना माझ्या हा
मला आवाजच नाही आला म्हटलं कट झाला की काय फोन
नाही त्याचा फोन येत होत
एखाद्या मैत्रिणीचा फोन आला की काय
चे पण येतच होते सकाळ पाासून तेच चालू होत हे कामासाठीच आपलं
बरोबर आणि असं वाटतं ना कि माहेरच्या मैत्रिणींना कधीतरी जाऊन भेटावं पण नेमका असं होत कि त्या जेव्हा येतात तेव्हा आपण नसतो आपण असतो तेव्हा त्या नसतात आणि सगळ्यांची एक भेट एक ठिकाण ठरत नाही त्याच्यामुळे राहतच ते
नाही आम्ही काय करतो जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा भेटण्याचा प्रयत्न करतो मध्ये आम्ही एका सगळ्या बालपणीच्या मैत्रि भेटलो होतो आम्ही एक असं स्पॉट ठेवला होता मध्ये कि जेणेकरून आता काही मुंबईच्या होत्या काही औरंगाबाद, नाश शिक.
बरोबर म्हणजे एखाद मधल्या ठिकाण निवडलं तुम्ही आणि तिकडे त्यांना सगळे जण येतात
एकत्र आता मी पुण्यात होते माझे अजून एक दोन तीन मैत्रिणी पुण्यात होत्या मग आम्ही काही केलं अस एक माथेरान स्पॉट ठरवला तिथे सगळ्यांनी येत भेट हॅलो एक रात्र सगळं एकत्र राहून सगळे एकमेकां
ते पण होते आणि सगळ्या जुन्या जुन्या जुन्या गप्पा आठवतात जुन्या जुन्या गमती आठवतात आणि एक म्हणजे त्या परत आपण त्या काळामध्ये गेलो असं वाटत इथे गेलेले क्षण आप
क्षण आठवतात हा कारण प्रत्येकाच लाईफ बिझी आहे कुणाला एवढा वेळ नाहीये पण तरी पण अस एक दिवस स्वतःसाठी आपण काढला पाहिजे की जेणेकरून आपलं एकमेकांशी बॉनडिंग राहील मीटनचं
आणि मग आपल्या मुलांची त्यांना ओळख करून दिली, त्यांच्या मुलांना तर मग त्यांच्यात पण आणखीन एक फ्रेंडशिप तयार होते ते मग त्या चा एक वेगळा ग्रुप तयार होतो
अरे आता कस मुलं पहिल्यासारखं अस एकत तर मुलांना नाही आवडत कि तुमच्या फ्रेंड आहेत तुम्ही हे
हा तुम्ही जा तुम्ही एन्जॉय करा, मुलं मोठे झाले की ते आणखी समजदार होतात. मम्मा तू मस्त एन्जॉ एन्जॉय करून येणार तुझ्या फ्रेंडस बरोबर तुम्ही मग काहीतरी हा दोन दिवस धमाल करा तुम्हाला काय हवं ते करा पण आपल्याला कधीतरी वाटतं आपल्या मुलांना पण घेऊन जाऊ त्यांच्यासोबत
मग म आम्ही काय करतो असं फोन वगैरे आलो की व्हिडिओ कॉल वर सगळ्या मुलांची ओळख करून द्यायची आता मुलांना इंटरेस्ट नस तो आपल्या येण्यासाठी त्यांच ते कॉलेजला गेलं हं, पण मग फोनवर ओळ करून द्यायच किंवा एखा आता माझं बऱ्यापैकी मैत्रिमध्ये जाणं होत म्हणजे काहीना काही निमित्ताने असं कुठे ना कुठे भेटीगाठी होतात, असं पण एकदम असं आमचा पाच जणींचा क्लोज फ्रेंडचा जो ग्रुप आहे. तो असं कधी एक येत नाही. मग एकजण इकडं एकजण तिकडं मग काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या तिकडं गेलं क त्या साईटला गेलं तर तिकडं जाऊन याय च मग एक एक भेटत्या अशी एकत्र भेट होत नाही हां.
त्या एक असतील म्हणजे एका वर्गात ल्या किंवा एका गावातल्या तर आपलं वय पण सारखं असतं. मग म्हणजे साधारण आप आपली मुलं पण सारख्या वयाची अस
वयाचे आहेत.
त्यांना त्यांना पण भेट त नंतर मग त्यांची पण छान मैत्री होऊ शक ते पण म त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करून जरा योग जुळवून आणायला पाहिजेत. कारण मुलांना तर असं इंटरेस्ट कमीच असतो ते शक तो आता जितकं टाळायचं बघतील टाळ पण मग भेटले की, मस्त मग मजा करतात.
कारण कसं आता अ ल ही गरजच आहे काळाची की, आपल्या मैत्रिणी आईच्या मैत्रिणी कोण आहेत, त्यांची मुलं कोण आहेत? तरच त्यांची पुढं पुढं ओळख राहणार आहे, नाही तर इथचं हा.
नाही तर, मग एकदम मोठे झाल्यावर लग्न लग्नालाचं बोलवतो.
ह ह आणि चहेरे पण कळत नाही ना, जसं जसं वय वाढत जात तसं
हा आपणच बघ ना आपल्याला एखादी मैत्रीण खूप वर्ष भेट नसेल तर आपल्या डोक्यात त्याचा चेहरा तो तेव्हाच चं असतो फिक्स झालेला, खूप त्याच्यानंतर एवढ्या वर्षाने आपण बघितलं का रे ही किती वेगळी दिस दिसते ते अरे किती वेगळा दिसतोय, असं वाटत कारण आपण मोठे झालेल असतो, आपला चेहरा मोठा आपल्याला बघायची सवय असते. ते पण त्या मित्र मैत्रि श्रेणींचे चेहरे तेवढेच आपल्या डोक्यात ते फिट झालेले असतात त्याच्यामुळे असं वाटत किती बदलून गेले हा काय काय चं चहऱ्याची ठेवण तशी म्हणजे दुरून बघून पण आपल्याला वाटत तरही ही आहे किती बदलली असं आश्चर्य वाटत आपण चांगले जाड जोड होऊ पण त्यांनी असं वाटतं तसच राहिला पाहिजे
अससं अजे बऱ्या पैकी असं एकमेकींना भेटलं बोललं कि तेवढंच थोडं हितगच होत आणि सगळ्यांच काही ना काही काही गोष्टी प्रॉब्लेम असतात त्याच्यातून सोल्युशन मिळत तर काही आणनं. गोष्टी असातं तेच त्यातून काही मिळत शिक
नवीन नवीन आयडिया मिळतात, काहीतरी आणि आपल्या मैत्रिणी काय कायम आपल्या हिताच्या गोष्टी सांगतात. आपण तिर्‍हाईत माणसाकडले आता सल्ला नाही विचारू शकत. पण हक्काच्या माणसासारखा पण मैत्रिणीला
बोलू शकतो अं
आपणच त्याच्यावर काय करू शकतो, किंवा तू मला काहीतरी गाईड कर. किंवा एखादं नवीन काम सुरू करायचयं किंवा एखादं काय करायचंय तर, एखादं कोणाला काय सुचवायचं असेल तर, मला सांग जरा असं आपण विचारू शकतो मैत्रिणीला.
हं आता आपला कॉल आहे ना, नऊ पन्नास ला हे करावं लागेल ना, नऊ पंचावन्न ला? हां हां आणि तुमचे किती कॉल झालेत?
हॅलो, आपण दुसरा काहीतरी विषय बोलूया.
हां
आणि बरं मैत्रिणी तुमच्या भेटल्या की नाही तुम्हाला?
हो भेटलं ना.
हं
आता कॉल कट होईल हा? कॉल कट होईल आपला. नऊ वाजून
हॅलो, माझं लक्ष आहे. हॅलो, तुम्ही बोलत रहा. काय नाय.
दहा सेकंद, दहा मिनिटांच्या वरती, परत रिजेक्ट होतो ना तो?
हॅलो, हॅलो
हां,
हां हां, बोला बोला मी ऐकते.
हो ना भेटल होतो ना, मध्ये भेटलो होतो, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट आहेतच चालू.
हो ना, भेटत रहा, मैत्रिणीना भेटत रहा.
व्हिडिओ कॉल, परत मैत्रिणींच्या बहिणी, मैत्रिणींचे भाऊ, हो सगळ्यांशी एकत्र बोलत राहतो, नवीन मैत्री होते हा
आपल्या अजून मैत्रिणी- मोठा ग्रुप तयार- होईल आपला. हा, चालेेल तुमच्याशी- बोलून छान वाटले हा, ओके, बाय.
बाय.